हॅलो हा येतोय आवाज हो हो येतोय. हा मला माझाच आवाज ऐकू येतोय. ह सगळ्याजणी आज तसच म्हणतात कॉल एक दोन केले ना.
हा हा.
तर सगळ्यात असंच म्हटल्या की मला माझाच आवाज ऐकू येतोय. हा आणि तुमचा एकदम बारीक येतोय आवाज हा मी तर हेडफोन लावून बोलतेय. हा आता आता येतोय. ठीक आहे चालेल चालेल. चालय काय नाही बस संध्याकाळची तयारी आता ए इलेक्शनचा एसआय आर फॉर्म भर हा आता मुलं वगैरे करतात. तर हा हा तेवढी जास्ती कल्पना मला नसते जा आशा ह्याची माहिती म्हणजे थोडी थोडी असते मला अगदी डीप नसतं काही माहि
हा ह ह नाही ते आता मतदार यादीत अ दोन हजार दोनच्या यादीत ज्यांची नाव आहेत नाहीत ना ते चेक करत आहेत. तर मग त्याच्यासाठी आपलं आधार कार्ड वगैरे आणि मतदान कार्ड वगैरे असेल.
वगैरे असेल. तर ते घेऊन जायचं ते चेक करतात. आणि मग त्यांच्याकडे एक फॉर्म असतो त्याच्यावर आपला फोटो पण असतो प्रिंट केलेला. हा.
एक फोटो घेऊन जायचा.
अच्छ ते भरून घेतात आपले डिटेल्स आधार कार्ड नंबर मतदान हो हो.
आणि आईचं नाव वगैरे माहेरचं पण नाव घेतात. हा आणि मग ते अ नंतर मग तो फॉर्म एक त्यांच्याकडेच ठेवतात. आणि एक आपल्या जवळ देतात.
म्हणजे मग वोटिंगच्या वेळेस समजा काय प्रॉब्लेम आला तुम्हाला तर मग फॉम तिथे दाखवायचा अस. म्हणजे आधी ज्यांची आता आमची तर नावं आहेत ना आधी आपण इलेक्शन ना. पण वोटिंगला जातोच नेहमी आपल्याला आपली आहेतच. तरी पण जायचंय का, ते करायला? हा ए आवाजयना तुमचा खूप बारीक येतोय. हा. नाही मी म्हंटलं, आप पण हा. आपण नेहमी आता वोटिंगला जात असतो. आपले का- कार्ड म्हणजे आपलं आधार कार्ड किंवा जे काही आहे, इलेक्शन कार्ड वगैरे. त्याच्यावर, नेहमी आपली वोटिंग वगैरे होत असते. आणि, हो. हा. तर ते असलं तरी पण, आता परत एकदा हे करायचंय का? असं विचारते मी.
हा, ते कसं होतं. बोगस मतदान होतं ना. त्याच्यासाठी ते त्यांनी हे सुरू केलय वाटतं. आणि मग काय तरी एकोणतीस जुलै पर्यंत डेट दिलीय. तोपर्यंत ते कराय ते. नाही तर मग, यादीतून नाव
त नाव कट होईल. असं, म्हणताय ते. हम. विचारावं लागेल. कारण, आपला हक्कय तो. का बरं, सोडायच? हो, बरोबरय तो का सोडायचा? त्याच्यासाठीच मी म्हणते की म्हणजे आपण नेहमी करतो. तरी ह्याचं काही आहे का? मी ऐकलंय अशा थोड्या -थोड्या दिवसात. पण जास्ती नाही लक्ष दिलं. कारण, आपलं वोटिंगच आहे. बाबा. तर हे काय करायचंय, असं हे करून, मी काही चौकशी नाही केली त्याची. तिथे विचारून बघ, बूथ नंबर वगैरे दिला ना. हं, हं, हं. मग समजत की. डी ए लो कोणय? आपला.
आणि कुठलेयत?
आणि कुठल्या एरियात बसेल? हा. मग तिथे त्यांच्याकडे जाऊन, फॉर्म सबमिट करायचा आपला. हां, हां, हां, ह, ह. काय नाही. विचारून घेता येते. म्हणजे, मुलांना ही सांगता येतय. कारण जाता येतय. मग त्यां सोबत. हा हा ना तेच ना मग. ऐनवेळी समजल की, हा, हं. हो मग गोंधळ. काही ठिकाणी ना संभाजीनगर नगरला वगैरे बी एल ओ घरी- घरोघरी जाऊन करताय. पण त्यांनाही तेवढं पॉसिबल नाहीय ना. बरोबरय ना ते. खूप म्हणजे अस
जबाबदारीय त्या
तेय काहीतरी. आपण आपली कामं थोडी केली पाहिजेत. तेच ना. हा. घरी जाऊन- जाऊन पण. त्यांनाही सगळे म्हणजे एरिया वाईज, जात असतील ते पण. बरोबरय.
हो.
हो, का. परत पुढची पाच वर्ष मग आपलं नाव नाही. मतदार यादीत. हं असं असं होणारं. बरं- बरं. हं. हं, पाच. तर बरंचय. त्याच्यात हे होऊन जातं ना. छोट्या- मोठ्या त्या पण इलेक्शन असतात. आपल्या गावात. बरोबर. ते म्हणतात काही जण ऑनलाईन. पण आपल्यालाही बघता येतं. पण ते आपल्याला जमत नाही. त्याच्या पेक्षा ते तीकड जाऊन केलेलं बरं. जाऊन केलेलं आणि समोरासमोर झालंय त्याची खात्री वगैरे. हं, आपल्याला त्याला अनुभव नाही. काही. बरोबराय. थोडं कमीच असतं आप त्याच्यात म्हणजे आपण, जास्त काही डीप मध्ये जात नाही. थोडं -थोडं काम परतं शिकतो.
ह, त्याच्या, हो. हा, त्याच्यामुळे जास्ती माहिती नसते.
तेच ना.
हेच ना, बाकी पाऊस वगैरे काय म्हणतोय? पाऊस थांबला आता वारी गेली तेव्हापासून कमी आहे. म्हणजे बंदच आहे. वारी येणार वारी आता जाऊ दिली? पुढे हां जाऊ दिली. कारण तेव्हा म्हणत होते खूप पाऊस होता ना म्हणजे न. नद्या पूर्ण पूर यायच्या स्थितीत आलेलं सगळ हो. हो तर नका. आता निघायची ज्ञानेश्वर महाराजांची पालखी.
हम्म हम्.
बरोबर पाऊस थांबला तेव्हा. आणि हा आणि इंद्रायणीतून त्यांना वाटही मिळाली. सगळंच अरे वा! हा सगळंच व्यवस्थित पार पडलं अगदी म्हणजे आणि पण तेव्हापासून थांबलाय पाऊस तर अजून नाही आलाय. हो नाही तर, या वर्षी मग तो खंड पडला असत हा पडला असता कारण नाहीतर आठ. आ दहा आठ दिवस जवळ जवळ सलग पाऊस चालू होता इकडे. हो हो म्हणजे अगदी थंडीच वाजत होती इतका पाऊस होता. हम्म इथे पण आता दोन तीन दिवस उघड होता. आता सुरू झालंय आजपासून जरा थोडा मग काय माहिती इकडे येईल तर कारण असं ऊन छान पडतंय आणि थोडं थोडं मध्येच वारं सुटलं तर आभाळ येत. ते असं होत इकडे हा ह्. बाकी मग आता लोणचं वगैरे घातलं की नाही झाली की नाही. चालू आहे झाली लोणची वगैरे करून. दोनच्या आठ दिवस तर पावसामुळे सुचत नहीं. नाही खरंच आठ दिवस म्हणजे इतके. थंडी वगैरे ते बाहेर पाय ठेवायलाही नको वाटत होते, पर्शीवर इतके थंडी. ती होती. हो अ आणि अशा वातावरणात नको पण वाटलं ना बुरशी बुरशी लागली समजा. होतय ते.
पण जी कामं करायची असतात ती करायचीच असतात काय. हो तिथेच मग परत वर्षभर नाही खाता येत. बाहेरून नको वाटत. बाहेरच ते अ बाहेरच म्हणजे ते काही काही टाकले चवच वेगळी लागते न. त्या त्याची हा ह्. मग ती छान असते आपल्या ग्रुपवररही कोणी तरी टाकतय ना करू मॅसेज येतात त्यांचे हो हो. हो कुठे त्याला नाशिकच्या ताई असं घरगुती केलेलं असेल तर काही वाटत नाही बाहेरून घ्यायला. पण पहिल्यांदाच घेणार असे तरीच केला थोडस. ते य पि माहिती नसत आपल्याला त्या कुठल्या? ते पण माहित नाही म्हणजे ऑनलाईन आहे की नाही त्यांच माहित नाही पण ग्रुपर ऍड असत. कारण ते पण आता एकदाच बनवणार वर्षातून बरोबर आहे ना. त्यांचं ते त्यांच तसच येत होतं ऍड की चांगलं असेल तर मग जास्तीच घेता येतं ह लागलं तर बाबा.
हं.
तसं हल्ली मुलं खातही नाहीय आहेत लोणचं वगैरे त्यांना ते सॉस पाहिजे असतात.
हो पिझ्झा सॉस आणि काय काय?
पिझ्झा सॉस अन काय काय वेगळे वगळे प्रकारस तसले लागतात लोणची खूप कमी लागतात आता मुलांना आधी आपलं कसलं? लोंणच पोळी खाल्ल तरी मळात उड्या चला.
हंंहं
हं हंआता तसं नाहीये हं. हो तरी अजून खातात ये काही काही जण हा खातात आवडण चॉइस वरन चालला मुलांचा आता ह बदलत चाललाय पण ते छान चटपट आता आपल्याला ते पिझ्झा सॉस वगैरे नाही आवडत. तसे म्हणजे गोडसर काहीतरी वेगळ्या वेगळ्या चवी असतात त्याच्या
हो...
नाही हो अ तेच तर आहे आणखीन काय करता तुम्ही जॉब
हा नाही जॉब नाही करत मी
हा नाही जॉब नाही करत मी रांगोळी मॅट या वैगरे बनवते अच्छा हा मग तुमचे पण अस आता कळते याच्यावर टाकलेले. ग्रुप वर हो क्रोशाचे हार वगैरे पण बन ओके हां हां हां हां फूलं वगैरे का अच्छा
ह
हा ह ह ह आत्ता ही एक कोर्स आहे आपल्या हच्यात वाटतय तुम्ही काय करता. मी असं घरगुतीच माझं वन ग्रॅम ज्वेलरीचं ऑनलाइन आहे अ अ आ आवाज नाही येते तुमचा मी म्हंटलं मी वन ग्रॅम ज्वेलरीच करते ऑनलाईन
अच्छा
अच्छा घरूनच असतं माझही काम
ह ह
ह ह ह.. बाकी घरीच असते हं
म्हणजे स्वतःबनव
म्हणजे स्वतः बनवता का नाही नाही ऑनलाईन रिसेलिंग हा रिसेलिंगच आहे ऑनलाईन याच का आरवच का नाही आमच्या ओळखीच्या आहेत पाहुण्यांच आहे.
अच्छा.
अच्छा हा पण त्यांचे डिझाईन खूप छान रिस्पॉन्स आहे. बऱ्यापैकी आहे बरेच जण करतात ना ज्वेलरी सरी हा पण आता ते सोन्याची रिक रिस्क वाटतेय ना सगळ्यांना आणि महाग का झा, हो तर त्याच्यामुळे हे छान आहे. सीझन चालू झाला. आता त्याच्यामुळे हे छान वाटतय सगळ्यांना जरा आणि नवीन ती साइन अस थोडं एक एकाच सोन्याचं कस एकच घेतलं त्याच्यापेक्षा हे चार घेतले. तरी चालतात दहा हजारचे असे किंवा दोन तीन हजारचे असले तरी ते हो हो तस होत काही काही् म्हणजे फर्मिंग बेंटेक्स नाही नाही वन ग्रॅम ज्वेलरी जे वन ग्रॅम त्याच्यावर आपलं सोन्या च पाणी ते हा हा हा होत का? दहा मिनिटं झाली ताई.
अच्छा.
हॅलो अच्छा हा मी लाव का इकडून मग आता.
हा हा.
हा हा हॅलो. ठेव म्हटलं दहा मिनिट झाली
हो हो मला एक कॉल येतो एक
कॉल येतोय